हॅलो हो हो का हो बोला.
झालं स्वयंपाक?
अजून चपात्याच लाटती.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
म्हटली चपात्या लाटता-लाटता बघू करू एखाद्याला कॉल.
हम्म.
आमच्याकडे चुलीवर बनवत्या चपात्या.
हां चुलीवर बनवता का?
हो.
अरे वाह. चूलीवरची टेस्ट भारी असते हा पण.
तु ते छान आता अजून.
हो माझ्या घरी आम्ही करत अस तो पण काय म्हणतो त्याला कधी तरी असतं एकदम. वीअर अ पाणी तर चुलीवरच तापवतो कारण की आम्ही भर पूर मेंबर आहे ना घरामध्ये मग त्याच्यामुळं असं हो सकाळी चुल पेटते हो जॉईन फॅमिली, भरपूर जण आहे आम्ही जवळ-जवळ बारा तेरा जण आहे घरामध्ये.
अरे बापरे! खूपच जास्तये हे तर. एवढ्यांचं कराय लागतं.
हो मग आम्ही दोघी आहेत अजून एक येय ची बाकी आहे मंग दोघी जणी काही थोडंफार सासूबाई करतात मदत.
हम्म तुम्ही सर्वात मोठे आहे का?
हो मी सगळ्यात मोठी आहे माझ्यापेक्षा एक लहान आहे तिला दोन मुलंये. हम्म आणि माला एक मुलगा एक मुलगी हाय.
हम्म भारी तुमचा.
उम्म हम्म.
हम्म.
तुम्ही कुठे जॉबला वगैरे का, शेतीचेच कामं करतात?
नाही, अंगणवाडी हेल्पर म्हणून ये मी.
अच्छा, अंगणवाडीत ये का? अच्छा ओके, त्याच कसं असतं म्हणजे
अ मी हेल्पर म्हणून ये, म्हणजे कि मुलांना बघायच त्यांना नाश्ता, जेवण वगैरे, त्यांच्या खेळण्यान ची काळजी घ्यायची हम्म, तस भात वगैरे शिजवण्यासाठी नाही का असत
हो हो, आल ना लक्षात आणि त्याच्यात टायमिंग काय असतो मग, रोज जाव लागत की
हो रोज जावच लागत, सुट्ट्या वगैरे काहीच नस त्या अंगणवाडीला.
हा हा
पुढचा संडे
संडेला फक्त, हं सकाळी किती वाजता उठता नी?
आन सकाळी उन्हाळ्याच्या वेळेस आहे ना आमची साडेसात ते दोन अ ड्युटी झालीती
अन आता पावसाळ्यामध्ये, परत साडेनऊ झाली.
अच्छा.
हम्म, साडे नवला जात असतो मग.
हम्म हम्म, लहानपोरांच पण खूप कराव लागत, अंगणवाडी म्हटल्यावरती पसारा वगैरे करून ठेवतात पोरांच, आवरायच हो, तेच ना भरपूर नी व्यवस्थित काळजी पण घ्यावी लागते, थोडंफार इकड तिकडे झालं तर पालक लोकांचं लगेच हे राहत
हम्म, छोटे-छोटे मुलं असतात ते एक तर त्यांना आपण ओरडलेल, बोललेल समजत नाही काही. हम्म, त्यांना आपण जेवढं प्रेमाने सांगितल, हो ह आपण जेवढं त्यांना प्रेमाने सांगू तेव्हा
हो प्रेमाने समजून वगैरे, माझी मुलगी पण जाते ना ज्युनियर केजी ला आहे ती तेंच्या स्कूलमध्ये पण इतक म्हणजे नाही का लहान मुलांशी इतक व्यवस्थित एकदम छान बोलणं वगैरे, एकदम व्यवस्थित हँडल करतात.
हम्म, सध्याचे जनरेशन जेवढं व्यवस्थित सांगितलय तेवढ ते लवकर करतात, हम्म
सुद्धा पालथ पडतात तर चार महिन्याच पालथ पडतो, वर मान करतो, इकड-तिकड पाहतो.
अ सध्याचे मुल खूप फास्ट ये.
हो
हम्म ह पण माझ्या मुलीला वरच जेवण चालू केलय म्हणजे पेज वगैरे देतीये.
पेज वगैरे देताना तुम्ही त्यांना तिला, हम्म घरीच ते हे बनवायचं नाही का, सॅरलक वगैरे आण्यापेक्षा.
हो व्हेज बनवलय, सर्व डाळी तेन मिक्स केलय
हं हां
हं
त्याच्यात मग कानी काजु म मखाने हे पण टाका नेक्स्ट टाइम तुम्ही बनल बन आत्ता बनवलं असेल तर त्याच्यात टाकल काय माहिती नाही पण नेक्स्ट टाईम मखाणे पण ऍड करा त्याच्यामध्ये
अच्छा ते काजु आणि बदाम हो माहितीये ते
हां ते पण असे ना थोडे घेऊ पण भाजुन घ्यायचे हां व्हाईट व्हाईट कलरचे असतात बघा
हो हो हो बघितलेलं आहे डी मार्टला
हो डीमार्टला स्वस्त मिळतात ते त्याच्यातनच घ्या तुम्ही आणि तसेच थोडे नाय असेच अं फ्राय करायचे थोडेसे कडक होउ द्यायचे मग अस दळता कारण की आधी जेव्हा आपण आणतो तेव्हा ते हे नसतात ना नरम पडलेले असतात त्याला भाजले का मग ते कडक होतात परत मग ते दळल्या जातात
हो करल ट्राय करेल मी युज नाही केलेली अजुन पर्यंत
ते पण खुप भारी म्हणजे नाही अस ब्रेन साठी वगैरे लहान मुलांच्या
हो ना नेक्स्ट टाइम बनवाल तेव्हा त्याच्यामध्ये ऍड करेल
हो तुम्ही जे ऍड केले ना तेच प्लस त्याच्यामध्ये हे पण ऍड करा ब्रेनसाठी हाडांसाठी खुप युजफुल आहे त्याच म्हणजे नाही का खुप चांगल पॉवरफुल हे ते थोड कॉस्टली असत पण त्याच पॉवर म्हणजे एकदम भारी
करेल‌ ट्राय मी
हम
हं तुमच्या मुलांना पण देता का ते
हो मी माझी लहान मुलगी होती ना माझी तिला पण मी द्यायची आता हेच पण आता तो अजुन लहान आहे पण थोडासा मोठा झाला का सहा महिन्यानंतर तेव्हा चालु करेल मी त्याला मला काही काही जण म्हणतात की आत्तापासुनच तुझा तो झालाय चार महिन्याचा तु दे बा अस पण मग डॉक्टर सांगतात ना की सहा महिने द्यायच नस ते म्हणुन मग मी थोड अवॉइड केल नाही तर मग- चालल होत द्यायच बा अस
नाही एवढ्या लवकर नका देऊ सहा महिने फक्त आईच दुध म नंतर पाणी वगैरे लिक्वीड च द्याव लागत पंधरा दिवस तरी
हो हो तेच मला मला ना ऍक्च्युली माझी बहीण पण ना ती मला बोललेली की तु आम्ही मी दिलेल माझ्या मुलाला तुला द्यायच त दे बा अस फक्त वरणाचं पाणी भाताच पाणी म्हंटल जाऊ दे एवढे दोन महिन्यांसाठी कशाला हे करायच डाॅक्ट रांनी पण नाही सांगितलय मग का उगचच नाही का
हम्म सध्याची जनरेशन नाही सहन करत आधीच सर्व चालायच हं हं
हम् हम
सध्या नाही काहीच करण होत बाकी मग आता
तुमची डिलेव्हरी कुठे गव्हरर्मेंट ला केली कि प्राइवेट ला केली तुम्ही प्रायवट ला केली काे वा नॉर्मल आहे का सीझर आहे.
ह सिझर झाली आहे ना.
हा हा.
हम्म ते मग प्रायव्हेटलाच जावं लागल.
माझ सिजर झालय. पण मी माझं गर म घराचेथ जवळ होतं आणि चांगली ब त्यांचं हे.
हो काही हो काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल म सर्वि्हस चांगली हो का.
हो नाही माझं इथे झालं नाही इतकं सुंदर आणि इतकं सर्व्हिस दिली ना. खूप भारी.
आमच्या गाव गावामध्ये नाही होत अस सिजरिंग वगैरे फ. डिलिव्हरी पण नाही होत पेशंट वर पण असत ना ते.
हो हो हो.
हम्म.
माझ तर व्यवस्थित झालं प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. पण माझं झालं व्यवस्थित पहिल्या वेळेस पण मी ना अ. गव्हर्नमेंटच केली तेव्हा नव्हता मला एवढा काही त्रास झाला पण या वेळेस खूपच त्रास झाला. म्हणजे इतका भयंकर त्रास झाला ना खूपच.
हम नकोय ते दिवस आता आठवत.
आता कोणाला बघितलं ना प्रेग्नंट असं डायरेक्ट अंगाला काटा येतो बाप रे.
हो.
हा हा.
नको ते असं वाटत.
हो आणि आ आता. पहिल्या वेळेस तरी माझं झालेलं ना पहिल्या वेळेस तर तीन दिवस तरी उठायला लावलेलं ह्या वेळेस ना. दुसऱ्या दिवशी लगेच उठायला लावलं होत. तुम्हाला? तुमच कस?
नाही हो. मी तर तीन दिवस उठलेच नाही मला खूप बोलायचे अगंऊन पण माझी कॅपॅसिटीच नव्हती. तेवढी नाही म्हटले माझ्याकडून होणारच नाही ते.
ह.
त्यात थंडीचे दिवस होते.
तुटून गेलेलं ना त्या प्रेग्नेंसी मुळे वेट खूप वाढून त्याच्यामुळे नाही का. कोणीतरी ब म्हणजे कम. पल्सरे लागायच चार पाच दिवस र मला बसताचडय का आंग सोडून द्यायं इतकं भयंकर. त्रास झाला.
माझ वेट पंधरा दिवसात येऊन गेलं होत.
हम्म हम्म.
हम्म सध्या बऱ्यापैकी कवर झालंय माझं वेट.
माझं पण चालू आहे. कमी करायचं काम हळूहळू आता झालंय बऱ्यापैकी. मा माझा डारेट तुम्हाला खोटं वाटेल मी डायरेक्ट नाईटी फाईव्ह के जी पर्यंत गेली होती. एवढं वेट वाढल. तर आता कमी झालं. पण नाही का डॉक्टरच बडबड करायला लागले असे हात पॅकूनच सुजून गेले होते डायरेक्टली. पाय असं डायरेक्ट हात ती सारखे सुजून गेले होते.
हो ना बघत राहायचं म्हणजे एवढं नाही सिक्स्टी फाई सिक्स्टी एट पर्यंत गेलं होत.
हा का नाही माझं खूप हा वेळेस पहिल्या डिलेव्हीच्या वेळेस नव्हतं. यावेेळेस काय माहिती खूप खाण पिणं माझं ना ऍक्चुली आराम पण भरपूर. भरपूर झाला ह्यावेळेस नाही का असं त्याच्यामुळे होऊन गेलं ते. खान पिन त्याच्यामुळे.
नसेल मग जास्त.
नाही फक्त आणि माझं मी जॉबला पण ना तिथे बसूनच. काम होत मग त्याच्यामुळे नाही का ते पण बसून बसून पण तब्येत होते ना.
हो बसून बसून तेे प्रेग्नेंसी मध्ये माहल जास्त बसले अजूनच.
हो आता आलीय. सेव्हणटी येट पर्यंत आता अजून करायचय डिलले्हरी झाल्यानंतर लगेच माझं. पंधरा किलो वजन डायरेट तिथेच कमी झालं. डिलेव्हरीच्या वेळेस थोड्याच्या तस नंतरता हळू हळू झूमबा क्लास. हो बेबीचं वजन छान भरलं त्याच जवळ जवळ मी तुम्हाला. पाहणे तीन किलो भरला तीन पाहुणे तीन ला म्हणजे तीन किलो लागाय तरी वीस ग्रॅम कमी होता फक्त.
हो का माझी पण मुलगी तीन पर्यंत भरली होती. जावस जास्त वेळ पण. एक. की चला छान वाटलं बोलून हो. हो बाय.